हॅलो, हॅलो. हो हो येतोय. हॅलो. आगं मी मी का मागे बोलली नव्हती का तुला. की, माझी मैत्रिण आहे आणि ती आता इथे आलेली आहे, शहरात आलेली आहे. तर रोजगारा चा संधीचं नाही आगं, कुठे. आणि ती शोधतीय. पण मग काय, तिला पाहिजे तसं भेटत नाही. म्हणून म्हटलं तिला करावं कॉल. तुझ्या ओळखीत कुठे असेल, तर सांगशील.
हो, मी पण बघतीय. ऍक्च्युली, मी पण माझा. माझ्या फ्रेंड साठी. दोन-तीन माझ्या भावांसाठी बघतीय. पण सांगू क खरं सांगू का, माझा एक आतेभावू आहे, तो इतकं म्हणजे अ चांगला सॉफ्टवेअर डेव्हल्पर माजे, माजे माझ्यासारख्याच फील्डमध्ये, आणि त्याला इतकं पॅकेजय. म्हणजे चांगलं पॅकेजय पण, असं आहे की, त्यानी आता रिझाईन केलंय. म्हणजे, अस मार्के सीच्युएशन असे आहे की, त्याला आता ए आय म्हणजे तर टेक्नॉलॉजी जसं जशी पुढे जातेय. तस त्यामुळं ना म्हणजे माणसाना आता ता थोडंसं कमी वापर होतयं. टेकनॉलॉजीच सगळं करत ते. त्यामुळे अस आहे की, तो इतक्या चांगल्या लेवलला असून पनं त्याला आज ज उद्या मला कुठे जॉब भेटेल की नाही? ही चिंता त्याला जर तेवढ्या मोठ्या पोझिशनला. तर आपल्या सारख्या लोकांच तर काही म्हणजे सांगताच येत नाही असयं. तर त्याने त्यानेय ना. काय केलं माहिती का? म्हणजे ज्या वेळेला त्याला इन्कम चांगला होता. तर त्यावेळेला त्याने थोडं सेविंग करून असं घर वगैरे बांधलं. जेणेकरून त्याच्या म्हणजे त्याला कधी जर काढून टाकले. तर ॲटलिस्ट त्या, घराच भाड म्हणून त्याच इन्कम होईल.
हा, हा. त्याने ती सोय करून ठेवली आधीच.
हा, तस.
अ अगदी आगं खूप अवघडय. आणि तू आता बघितली का? आता बातमी आली बघ. कालच टी ई टी चा पेपर फुटला बघ. म्हणजे अ कारण आता बघ, टी एटी ही पात्रता परीक्षा आहे. तर ही एक तर काही नोकरी देत नाही म्हणजे ती फक्त आधी अ तुम्ही अ आफ्टर ग्रॅ ग्रॅज्युएशन म्हणा किंवा बारावीनंतर डी. एड. करतात डी. एड. केल्यानंतर, तुम्ही टी ईटी एक्झाम ही फक्त पात्रते देतात. की तुम्ही पात्र आहात, पुढील शिक्षक भरतीसाठी किंवा शिक्ष हॊण्यासाठी, पात्रतेची परीक्षा असते. ती. तरी ती परीक्षा बघा आता, किती उमेदवार होते, सहा लाख. काहीतरी उमेदवार होते. तर त्या हो अगदी, सहा लाख उमेदवार. आणि सहा लाख उमेदवार. मग यांची ही स्पर्धा, किती लोकांची आहे? म्हणजे यांची स्पर्धा खरं त आता पात्रता परीक्षा असताना ही स्पर्धा फक्त त्यांच्याशीच. आहे. ही झाल्यानंतर, जी शिक्षक अभियोग्यता चाचणी होते म्हणजे शिक्षक भरतीची जी परीक्षा होते. आता सर्वोच्च न्यायालयाने काय सांग सांगितलं आहे की, दरवर्षी ही एक्झाम तुम्हाला घ्यावीच लागेल. परीक्षा घ्यावीच लागेल. राज्य सरकारला हे सांगितलेलं आहे तरी पण ती परीक्ष दोन हजार सतरात झाली, पहिली. दुसरी झाली, दोन हजार बावीस मध्ये तिसरी झाली, दोन हजार पंचवीस मध्ये. आणि दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस जी एक्झाम झाली होती. तिचा निकाल अजूनही लागलेला नाहीये. किंवा अजूनही मुलं प्रतीक्षित आहेत कधी. अ यादी लागणार कधी नोकरी मिळणार म्हणजे इ- अ वास्तव्य आहे हे सगळं, वास्तव आहे हे सगळं की, अक्षरशः काय म्हणजे काय उपयोग ना मग एवढ्या डिग्र्या घेऊन हे करून उपयोग तर काहीच नाहीये वय निघ त चाललेल आहे आणि खूप अवघड आहे अग हे सगळं.
बरीच मुलं काय करतात की गाव सोडून वगैरे, गावाकडची म्हणजे आपली परिस्थिती बदलावी ह्या आशेनं ते शहरात येतात कि काहीतरी बाबा अशा. जॉब म्हणजे परीक्षा वगैरे देऊन, जॉब लागेल, पटकन रिझल्ट येईल. आणि त्यांच्या घरच्यांची पण त्याच्या मागे म्हणजे आशा असते ते पण कुठून ना कुठून जुगाड करून त्यांना पैसे प्रोवाइड करत असतात, पण हे आसं झालं ना खूप आसं निराशाजनक क परिस्थिती निर्माण होते. त्या मुलांना पण दुसरा बॅकअप प्लॅन नसतो, काही दुसरं काही करायचं म्हणजे ते परीक्षांचाच अभ्यास करून करून त्या दिलेल्या असतात आणि तेचा रिझल् लटच येत नाही. त माझ्या मिस्टरांच्या बाबतीत पण आस झालं की त्यांनी दोन वर्ष दोन, तीन वर्षा मागे यु पी एस सी चा फॉर्म वगैरे भरला होता. परीक्षा दिली म्हणजे परीक्षा दे देण्याच्या त्यांनी हेच्यामध्ये होते पण आसं झालं की, काही परीक्षा वगैरे झाली आणि त्याचा रिझल्टच नाही आसं म्हणजे इतकं आसं लांबणीवर टाकलं जातं ना मग ते कि ते म्हणजे आसं हां.
अशा तर्हेन आसं हतबल होवून जात गं माणूस म एक तर घरच्याचं अपेक्षांचं ओझं. झ असतं म्हणजे जिथं चांगल्या अं चांगल्या तुम्ही अं परिवारातनं जर आले असाल तुमच्या आर्थिक परिस्थिती जर खूप चांगली असेल, तर त्या मुलांमध्ये ठीके त्या ते थोडे रिलॅक्स असू शक तात. ठिकय त्यांना एक आसते संधी तुम्ही करा म्हणुन काही हार . कत नाही. तुम्ही द तुम्हाला हावे तेवढे आटेम्स् तुम्ही देऊ शकता. मुभा त्यांना.
हम्म.
पण लेले आहेत. आधीच खाण्याची चिंता असते किंवा मग असे असतात की ठीक आहे घरी करू शकतात, पण मग आईवडलांना कुठे तरी आई वडलांच पण ते ए वय होत असत ना ग त्यांना पण कुठ तरी वाटत की, मुलाने पण आता. कमवायला सुरुवात करायला पाहिजे, आम्हाला पण थोडास कुठेतरी हातभार लावायला पाहिजे. कुठेतरी विश्रांती आम्हाला पण द्यायला पाहिजे आणि हे अतिशय आशा उमेदीच्या वयात मुलं ही परीक्षेच्या मा गे लागतात. सगळं सोडतात घरदार लग्न कार्य सगळं सोडून फक्त तेच एक अं लक्ष ठेवून आणि अभ्यास करा लागतात आणि कुठेतरी मग आसा पेपर फुटणार. किंवा मग अगदीच थोडक्या मोडक्या जागा, म्हणजे आता तू एम पी एस सी, यू पी एस सी च जर बोललीस, अगदी लाखभर लाखात मुलं असतात. आणि जागा किती निघतात तीनशे, चारशे, अडीचशे. सांग, मग किती जबरदस्त ही स्पर्धा आहे, ह्या स्पर्धेत टिकून राहायचं म्हणजे. किती मानसिक संतुलन म्हणजे त्यांच ते हे क
हो मला तर असं वाटत, जे लोक म्हणजे यु पी एस सी ची तयारी करत असत तील मुलं स्पेशली तर त्यांनी बॅकअप प्लॅन दुसरा काहीतरी ठेवावाचं, कारण हे आसं म्हणजे त्यांना इतक्या म्हणजे. हातबल परिस्थितीत जाऊन बरेच आता आत्महत्या करतात हे करतात हे आश शा सिच्युएशन ला सामोर जाऊ नये म्हणजे जायला लागू नये. नये आसं वाटतं आणि दुसरं म्हणजे कसय माहितीय का रोजगार च्या संधी आता कमी असल्यामुळं ना बरेचं से फसवे लोकं याचा फायदा उठवतात की हा बाबा आम्ही तुम्हाला जॉ जॉब देऊ, आम्ही तुम्हाला हे करू म्हणून पैसे त्यांच्याडून घ्यायचे आणि त्यांना एक प्रकारले लुबाडलं गेल जातंय आर्थिक आसं. त्यामुळे हे पण प्रमाण बेरोजगारी असल्यामुळे ना हे पण प्रमाण खप वाढलेलं आहे की आधीच ते असशेने माणूस दहा ठिकाणी अप्लाय केलं एका ठिकाणी येतं म्हंटलं तर पटकन ते तयार होतं ना की. हा बाबा ठीक आहे इथं माझं काहीतरी होऊन जाईल हे होईल पण ते असं की अ पहिलेच पैसे घेत. आमही नोकरी देऊू हे करु असे आश्वासन देतात बरेच कोर्सेस पण आ. पण त म्हणतात पण शेवटी ते म्हणजे असं होत की फसवणुचा एक प्रकार झाला. हा वात चाल आजल तर खूपच वात चालला आहे माझा..
बरोबर बरोबर. आणि ही फसवणूक म्हणजे मग तेच हा प्रकारच तो आहे ना ग. कारण ज्या वेळी सगळे दरवाजे बंद होतात एक तर उमेदीचा कालखंड जस मी तुला आधी. म्हटले म्हणजे उमेदि चे वर्ष असतात आप ही आशी वाया म्हणजे ठीक आहे वायाच म्हणता येईल आपल्याला कारण तस. जेव्हा काही होत मग नोकरीं मिळत नाही किंवा बरचशी मुलं काय असतात. ठेवत नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा मला तुझा वाटला की कुठे ना प्लन बी असायलाच पाहिजे. आणि ज्यावेळी आपण एम, पी, एस, सी, यू, पी, एस, सी करतो ना तर त्यावेळी बघतात मंडळी. कडुन पण बऱ्याच वेळा ऐकायला मिळत की तुम्ही. प्लॅन बी ठेवा प्लॅन बी नसेल ना तर मग पुढे फार अंधकार आहे आयुष्यात कारण हे होईलच हे क्षेत्र आणि आता एम, पी, एसी यू, पी, एस, सी ला बघ. बिनभरवशाच क्षेत्र म्हटलं जात यात तुमचं सिलेक्शन होईलच हे खूप अगदीच रिअरली केसेस मध्ये आपल्याला हे बघायला मिळतय. आणि त्याच्यामुळे प्लॅन बी असायलाच हवा.
आणि त्यांना ना म्हणजे मानसिकरित्या काउन्सलिंग पण करण म्हणजे गरजेच. च्या असं मला वाटतं की मधून मधून त्यांना अशी थोडी शि काउन्स करणारे शेशन हवेत की नाही तुम्ही रियलिटी काय आहे तुम्ही- पण दाखवणारे आणि नाहीतर बरेच अशी मुलं ना अशी निराश होऊन. नको त्या मार्गाला जाणं किंवा असं हे होणं. एक इन्सिडेंट बघितलं म्हणजे ओ न्यूज मध्ये तर ते इतकं पिकट होत ना. मला इतकंक. हे झालं तर एक मुलगा होता गावी अस राहत होता तो. आणि शहरी म्हणजे त्याला नोकरी देतो असं म्हणून. म्हणजे तो शहरात असं बोलवून घेतलं त्याला. आणि तो आल्यानंतर त्याला. स्पेशली एका ठिकाणी यायला सांगितलं.
हम्म हम्म.
गेल्यानंतर आहे ना तो त्या तर त्या मुलाच ना अ म्हणजे ते. सगळे त्याला. पट्टी बांधून डोळ्याला त्याचे हात, पाय सगळे. तोडून टाकून त्याला अगदी रस्त्यावर भिकारी म्हणजे भीक मागण्यासाठी त्याला हे केलं आठ दिवस इंजेक्शन दिलं जेणे करून. त्याचे सगळे शरीराचे म्हणजे कमकुवत दिसू देत. ती जी गॅंग होती तशी म्हणजे तसे पण असे विचित्र. विचित्र ल समाजात लोकं असतात की त्यांना लोकं पण म्हणणं हे आहे की. म्हणजे इतकं म्हणजे बघा ना एखादं हा बाबा आहे तर. पटकन जात ना मग ती अशी असेल जागा प्रायव्हेट एकादी तर असं. फसवणूक होती जाते आणि ही खरी म्हणजे न्यूज मी ह्या. ह्याच्यावरती बघितली होती तो मा मग तो आता घरचे तर शोधणार ना? त्याला की कुठे गेलाय मुलगा? काय झालाय? पण तो इतक म्हणजे कं पत आणि हे मग त्याच्यानंतर कस बसल नंतर म्हणजे ते एक दुराटी म्हणून आहे. त्याच्या व्हिडिओमध्ये असं त्यान थोडस सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल. त्यान सांगितलं म्हणजे त्या स्वतः त्या व्यक्तीने सांगितलं की मला असं असं शहरी बोलवलं गेलं आणि माझ्यासोबत असं काही केलं गेलं. म्हणजे इतकं मला वाईट वाटलं ना की हे असे पण प्रकार होतात. म्हणजे जॉब घेणं घेण्यासाठी जाणव जरी ते किती हे आहे बघा ना.